बोलना कस्टमर होतय काय हो पोहचले घरी, पोहोचले पोहोचले
पाऊस नाही का आत्ता तिकडे.
नाही आता नाहीये पाऊस तिकड चाललोय
ह् इकडे पण थांबला आता मग भुरभुर होती आता थांबला
हा मग तसं येत राहतो मध्ये मध्ये
हम्म
बारीक भूरभूर चालू असते. नाही इकडे नाही आला बरं का दुपारी पण,
मला सारखं इन्स्टाग्राम ओपन करायची सवय आता परत नवीन ट्रेंडिंग सा- दिसली सोन चाफवा साडी सोनचाफवा लिनन मध्ये सोनचाफा हा
नवीन आली आता मग तुम्ही नवीन
खू मागवणार आहे आता मला तास झालंय हो ना
का असं वाटत लगेच मागवायची ह घेतात ना
हो खूप क्रेज आहे लेडीजला म्हणजे मला साड्यांच एवढं माहिती नव्हतं. ्रे जास्त वापरेल मी पहिला रील बनवला ना पश्मीिना साडीचा मला चांगला स्टॉक मिळाला पहिलं रीलील बनवला बायका डायरेक्ट म्हणता मला झूपच नाही म्हणे मला घ्यायचीच होती साडी दुसऱ्या दिवशी लगच दोन बायक घेऊन गेला.
हाय ना नवीन बाईच निघा लगेच हे जॉब करणारे वगैरे असतात ना टीचर्स वगैरे असे लेडीज जास्त येतात
पण इतकं कसं क्रेज आहे बायांना साड्यांचं काय माहिती आहे बापरे
ह
मी तर पूजा वगैरे काही असली तरच साडी नेसते मला क्रेजच नाही
नाहीय ना नाहीयची म्हणजे साडीचा मला असा क्रॅझे नाही आहे पण कंटिन्यू वापर ते मी साडी अशी रेगुलर आमच्याकडे
ेअर करता का
हा हा म्हणजे बाहेर जायला वगैरे घालतो आम्ही ड्रेस पण मग घरामध्ये नाही घरामध्ये नाही पण मग आता कस सासू सासरे होते त्यांना आवडत नाही ना मग ते जुन्या विचारां ते थोडेसे मग मी का साडीच घातली साडीच घातली पाहिजे साडीच घातली पाहिजे नाही लग्न आध तर मी अ शिक्षणाविषयी वगैरे विचारलं होतं मला शिकायचं वगरे असं ते विचारलं होत पण हे ड्रेस वगैरे नाही जु विचार के आधी हो म्हणतात नंतर नाही म्हणत त्यात सर्भात
नाही बाबा मी विचारून घेतलं होत आणि नंतर ना मला माझी सासू म्हणे सव्वा महिना तरी साडीनेस कशी बशी रोज माझे पार हात दुखून यायचे ते पदर लावत बापरे तर सवय नाही इतका टाइम वेस्ट व्हायचा माझा मग डायरेक्ट बंदच करून दिलं मी दोन आठवडे साडी नेसली पा असं म्हटलं झाली हास
झाले दोन महिने स महिने झाला
कसने आपल्याला वापरे
म
जमते
म्हणजे सुरुवातीचे मला पण माझ तर लग्न लवकर झालेलं बा माझंण बारावी झाली लगेच लग्न झालं गावाकडे कस ना गावाकडे होतो ना मग गावाकडे कस असतं मुलींचे लग्न लवकर झालेगळे विचारांचेत मग
पण खूप वेळ दिला मला
ह चांगलं आहे तुमचं शिक्षण वगैरे पूर्ण केलं ना मग
शिकण झालं जॉब झाला स झालं फिरून फिरून झालं हो खूप वेळ दिला
ना नाही आम मला वेळ नाही मिळाला माझी इच्छा होती शिकण्याची पण मग काय गावाकडे नाही श कु दिलं त्याच्यामुळे मी इकडे विचारलं मला शिकायचंय नंतर नाही का दोन वर्ष केलं कॉलेज ते पण साडीवर बर का नििकले पण हो दोन वर्ष कॉलेज केलं साडीवरच गलं कारण घरातन परमिशनच नव्हती ड्रेसची जायचं साडीवर जायचं असं तस हो का मग मग सगळे दिवस काढून झालेले स विषयानी मग तसच केलं
आता तुम्ही थोडी खेड्यात राहताय का कुठे आता शहरात आहे एवढ्या चांगल्या मेट्रो सिटीमध्ये थं ऍडजस्ट करायला पाहिजे ना
न म नंतर नंतर गोता नंतर बोलल नम मत हम्म
तुम्ही आता तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करून घेत त्याच्यामुळे तुम्हाला पण आता काही वाटत नाही ऍक्च्युली
नाही हा तेच ना मग आता सुरुवातीला झाला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा कारण की तशा वातावरणात नसतो ना आपण राहिलेलो त्याच्यामुळे सुरुवातीला खूप त्रास झाला. हम्म. खूप म्हणजे स्ट्रिक वातावरणाची सवय नाही असं. हम्म. त्याच्या मुळे त्रास होतो झाला होतो म्हणण्यापेक्षा झाला. पण नंतर काय नाही होतो माणूस स्टेबल होऊन जात. नाही का?
स्ट्रॉग होऊन जातं.
अ म ते त आहेस ना. असं ते मग यावच लाग
मुलाबाळांसाठी तरी व्हावंच लागतं आपल्याला.
मग तशीच कंडिशन आहे हम्म.
माझं तर इंजिनिअरिंग झालं. मी जॉब केला माझ अठ्ठावीसाव्या वर्षी लग्न झालंय.
ह नाही, नाही, अता नाही. माझ मग काय अठरा, एकोनावीस, एकोनावी वीसाव्याच वर्षी झालं असंत म तरी चालेल.
लवकर झालं त्याच्यात मग लग्न झाल्यानंतर मग काय जॉब क जॉब म्हणते इथंला का? कॉलेज, कॉलेज, कॉलेज दोन वर्ष कॉलेज केले लगेच प्रेग्नेन्सी राहिली ते कॉलेज आमचे पण पण दिवाळीच झाली त्या कॉलेजची अ काहीच नाही मग
तुम्ही नंतर
कुठे झालं मग नाहीच झालं म प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सीचा तास हा मग तो ब्रेक बसून गेला ना प्रेग्नेन्सी मुळे. मंग प्रेग्नेन्सीचा खूप त्रास होता मला. त्याच्यामुळे मग फायनल पेपरात जाण झालं नाही माझं वर्षभर कॉलेज केलं. सेकंड इयरचा आणि फायनल पेपरच दिले नाही मग ते ब्रेक बसून गेला तिथे. ब्रेकफास्ट ला आता तो शेवटपर्यंत आता ब्रेकच बसला असं म्हटलं तरी चालेल. मग सोडून दिला. मी पण विषय सोडून दिला मग कस छोटी मुलांकड लक्ष देणं घरातलं बघणं सगळं करण याच्यामध्ये मग स्वतः साठी असा हा वेळच वेळच नाही मिळाला असं म्हटलं तरी चालेल मग सगळंच चेंज होऊन जात. अस मग मग पहिली प्रायोरिटी काय अस ते पहिली प्रायोरिटी असते मुलं. मग बाकीच सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. हम्म, असं मग मागे पडलं तर मागेच पडलं मग मी सोडून दिलं मग. शिवण क्लास वगैरे केला म त्याच्यात मनाला गुंतवल. थोडस बस मग
नाही पण चांगलंय तुम्ही शिवन क्लास वगैरेला कधी मरण नाहीये.
हम्म, म
बायका काय ब्लाऊज शिवायचं बंद करणार नाही कधी. ह
म माझा आहे ना ज सिलेक्शनला प येत कस्टमर आपप येतो
आणि एखाद एखादीला फिनिशिंग आवडली बरोबर बसल्या ना त दुसरीकडे कुठेच जात नाही परत
जात नाही जात नाही खरंच आहे
आता माझ ब्लाउज शिवन रिना नाशिकला ती साडेतीीनशे रुपये घेतती साध्या ब्लाउऊज चे पण मग तिची फिटिंग एवढी परफेक्ट आहे का मला दहा दहा वर्ष ते ब्लाउज पुरता य सिलाई उसूनसून इतकी फिटिंग परफेक्ट आहे तिची हो
अ मग बघा बरं मग त्याच्यामुळे तुम्ही दुसरी बघणारच नाही ना दुसरीकडे शिवण्याचा विषयच येत नाही ना मग
मी एकच पिंपळ गावलं शिवलं ते इतकं खराब केलं त्या माणसाने का माझं मूडच गेलं आम्ही परत शिवलच नाही कधी
आंबगा बरम असं शिवणकामाला आपण जेवढं त्याच्यात गेलं ना तेवढं शिकायला मिळत आहे त्याच्यात पण भरपूर प्रकार आहे
रोज काहीतरी बदलत रोज काहीतरी नवीन डिझाईन येत
येतच राहतात नवीन नवीन आणि कस्टमर कस अस जे नवीन दिसलं त्याच्याकडे जास्त ट्रेंडिंगकडे जास्त वळत कस्टमर नाही का बघड सगळ्यात जास्त ते स्क्रीनशॉट काढायचे मला अस असच पाहिजे हे इथं असंच आलं पाहिजे असे असतात
पण ते आपल्यासाठी पण चॅलेंज असतं ते पण छान वाटतं नवीन काही खेळायला असं
मग चॅलेंज तर असतच
वेगळं आपल्याकडूनही वेगळं काही होत त्यांच्या निमित्ताने
हो आ मग
शिकून पण जात
आपल्याला पण त्यांच्याच निमित्ताने शिकायला मिळत पण पण प्रायस करतो ना मस्त असं आणि एवढं होतं स्वतःसाठी कस्टमरच आपण करून देतो पण स्वतः राहून जात असंय माहिती का ह सग्यात महत्वाचं कस्टमरचा करून देतो ओढा ताण करून करतो आणि स्वतः तवाच आहे ना मग वेळेवर जस अऍडजस्ट होईल तस बघत
हो जीवाची ओढ तण करून आपण समोरच्याच करून देतो
पण तेच म्हणते ना स्वतःसाठी वेळ नाही मिळत मला झाले होऊन जाईल असं होऊन जाईल ऍडजस्ट
जेस असं करय आपण
हम्म
तर मी एवढं कपड्यांचं दुकान आहे तरी स्वतःसाठी पटापट कपडे काढत नाही तिथून माहितीय का माझे हसबंड सारखे ओरडत राहतात तू घालशील तेव्हा कस्टमरला कळेल तू घालशील तेव्हा कस्टमरला क
एवढा कस्टमर करते असं नाही का
हा र्ड राहतात सारखे ते, काढते हळूहळू एके! रिस कधी कुठे जायचं असलं का
हा छान वाटलं मला तुमच्याशी बोलून! परत परत हा मग तेच ना छान वाटलं बोलून बोलू आपण परत एक करू कॉल मग हो हो चालेल.
हो ठीक आहे चालेल बाय.